एक मिनट ह एक मिनिट हाव हॅलो
प्रज्वल
परत फोन कर फोन उचलतो मी एक मिनिट बोल
ये प्रज्वल
एवढ्या व्यवस्थ कराय कराय पाहिजे काय तर एक दहा मिनिटाच्या दहा मिनिट चालेल का करायला पाहिजे ठीक आहे कट कर परत लाव हा बोल
हॅलो
हा बोल
अरे आपण ते एक एक चा मिनट चालू ठेवलंय ते बोलतो ना ठेवायला पाहिजे दहा दहा मिनटं ठेवायला पाहिजे
मग दहा दहा मीनटं ठेऊ
हा कारण आहे ना अ ते चेक होणार आहे
हो त्यांनी पाठवले हेज्यात दिलेलं आहे तसं नियम त्यांचे
पण ऐक ना आता मी पहिले कॉल केले होते ना तर ते सेकंद झिरो च दाखवतात कारण तेजस नी आपल प्रज्वल स्वरूप आणि तेजसने उचलले नव्हते ना आम्ही असंच करणार होतो पण मग आता मी एक्स्ट्रा कॉल परत नाही ना करू शकत त्यांना
हा दया कुठे ते देना हा घे पावशेरच ना पावती नाई अ वाफच आणलं नाई का तुम्ही औषध द्या औषध औषध ट्युब असेल बगा एक बस बसा कोणाय तर बिलकुल ह. बसुन पाजव. अरे वा मस्त. हा बोल
तर मग मी ते पहिले कॉल चा रिंग वो झाल्यानंतर कट केलेल हाइत ना. त्याचं टाईम नाई हे झालय म आता ते कॅल्क्युलेट तर तिथं दिसताय झालेत म्हणून. पण माझा मी.
घ्या ओ जास्त टाइम नइ दाखवला. तर तसच कॉल कट केला की.
हा...
आंधी आमी आम्हाला आंधी हिंदीचा कॉल आलेला आता मराठीचा.
होय काय हा तेजस पण.
हम हम्..
आता हीत बोलू की नको मला विश विचार प्रश्न पडला.
आई बोलल तु चालेल.
नायनाय हा विषय असं बोलतेय.
हा...
कारण जर चेक झालं तर.
चालेल चालेल तेझ काय नाई.
तर ते तू पहिले तुमच्या अकाउंट हेच्या नावान आहेत ना.
हा बोल..
हा पहिले अकाउंट म्हटलं दुसऱ्या नावानं आहेत ना.
पहिले अकाउंट तु.
दुसऱ्या नावान केलेत ना तुम्ही. हा म ग याचं काय करणार.
अकाउंटच म्हणजे काय काय करायचं नेमकं.
तेजस काय बोल्ला माहितीए.
हां...
की आता ते मुलींच्या नावानें आहेत ना अकाउंट. मग तित ऑड तुमचा आवाज जाणार ना की तुम्ही मुलगा बोलतो.
हो पण आमी तिते जेंडल मध्ये मेल टाकलेले. म्हणजे मी नाही टाकले मेल आणि त्याने. टिल काय माहिती काय टाकलं.
अरे, पण तू नाव काय टाकलंयच.
नाव टाकलंय हो. ती आंधी टाकलेलं ना त्या टायमात त्या टायमात असं होतं की फक्त मुलीच ऍड करू शकतात.
हां...
हा त्यामुळे ते मुलीची नाव टाकले. आता हे आता - आता कोणी कोण करू शकते विचार. हो ना
पण आता मी काय म्हणते. आता माझे ते पहिले, आठ पाच दहा कॉल झाले. विदाउट एनी म्हणजे एकेकाही सेकंद असे नाही झाले त्याचं काय करू?
आता राह दे त्याचं काय नाही आता. ह
राह दे ना.
हम्म, चालेल. बघू आमच्या जर ते जुने ऍक्सेप्ट केले त्यांनी हिंदीवाले तर, समजून जायचं हे पण होईल.
बरं.
आम्ही हिंदीचे कॉल असेचं केले होते झिरो सेकंड वरच.
मग अजून क्से
हम्म, हो.
कधी केलं होतं ते - ते कधी केलं होतं.
काय?
ते टास्क, कधी केला होता?
ते झाला तरी माझ्या याला दोन हप्ते झाले दोन.
म - असे लगेच नाही होत ते ॲक्सेप्ट कधी करत
म - ते - ते - ते चेक करता येतं.
अच्छा,
हा. आधीचे जे टास्क क्यायचे ती लगेच व्हायचे चेक. आता लई टाइम लागतो.
असे काय? म्हणजे, त्या हिंदीच्या कॉल नंतर हा तुमचा टास आहे त्याच्या आधी नाही मध्ये अच्छा,
हो त्याचा आधी तो पण टास्क, झालेले आमचे.
आधी नाही म्हणजे, त्या हिंदीच्या कॉलना हा - हा मग आता हे काय सारखे सगळे कॉल असणार आहेत की कसं काय? आता हे, बाकीचे सगळे
हा बाकीचे काय?
कॉलचेचं असणार आहेत की सगळे?
नाही - नाही यावेळेसं त्यांनी परसा ठेवलाय टास्क.
हा हा.
हम् याच्या आधी आम्हाला याचे आले ईमेल लेबलिंग परत. नाही दुसऱ्या याच्या त्याच्यामध्ये ईमेल लेबलीन परत का नाही असतात गोष्टी काही त्या गोष्टीवर परत आपलं मत काय आहे? त्या एखादा ह, गोष्ट असली त्या गोष्टीवर आपलं मत काय हे?
हा.
विचारतात. तुझ्याकडं पण दोन नंबर आहेत की एकचं हाय?
एकचायं दोन कुठले टाकू मी?
म्हणजे माझ्याकडं हाय दोन, आणि तेजसकडे असंल. बाकी नाय कोणाकडं स्वरूप कडे पण दोन आहेत. स्वरूपने त्याच्या बहिणी चा कि, काकीचा घेतलायं. आमच्या आंधीचे पैसे पडलेले. आता माझे पेंडिंगला आहेत, चार हजार रुपये. हो, आता ते सांगितलं त्यांनी, त्यांनी करतील म्हणून. आमचा दुसरा एक ग्रुपयं, वेगळा. तिच्यावर. इथं बाकड्यावर बसा. ते नाय, त्यांची वाफ होती. हॅलो हॅलो.
हा बोल.
हा बोल.
काय रे काय झालं, एवढा का रडतोय, कोण हाय तो?
हा इथं पोर आहेत ना, ऍडमिट आहेत ना काय जणं.
चार होते काल पेशंट, एवढेच आहेत की, अजून वाढले?
चारंच येत अजून, खाली तीन आणि वरती एक.
म ते वरचं रडत असेल.
हूं, आता हे वाफ, वाफ द्यायला आणतात ना. ते रडतायेत, हूं. काल, डॉक्टरनं मॅडमला कॉल केला होता.
हां.
ते यायच्या हॉस्पिटल वाल्या कधी तर माणसावानी, आ?
कोणी कॉल केलेला?
डॉक्टरनी, ते कोणत्या सेवानिकेतन
हां हां हां. हो, बोलली मला श्रेया
से सेवानिकेतनला कॉल य कॉल कर दुसरा कट कर हा.
हां.